हॅलो
हा काय काय काय चालय दादा
काय नाही चालय
बर बर बर बर बर काही नाही थोडं मला म्हणजे कसंय आमच्या सगळ्या मैत्रिणी मिळून आम्ही उत्तर भारतला एक ट्रिप काढायची म्हणतोय
वा वाह छान छान
हा मग त्या संदर्भात थोडी माहिती पाहिजे होती आता तुम्ही त्याच क्षेत्रात आहात ना
हो नक्कीच येणार
हा मग थोडं सांगू शकताय काय काय काय
ह् आता सुरुवातीला पहिला होतय शिर्डी
बरं
शनी शिंगणापूर
बरं बरं
शिर्डी इथं साईबाबांचं मंदिर आहे परत छान आहे तिथं महाप्रसादची तरी व्यवस्था आहे प्रशस् असं अ भक्ति नििवास आहे
बर बरं
आणि शनी शिंगणापूर काय माहतीच आहे तुला शनी देेवता
बरं
हम्
बर बर आणि आता तुम्ही त्या ल्याय मा भक्तनवासला वगरेच राहणं बरं पडेल नाही म्हणजे बाहेर वगैरे राहण्यापेक्षा
होय होय फक्त आधार कार्डची गरज लागेल
बर बर मग साधारण मग साधारण आता आम्ही जवळ जवळ एक पंधरा ते वीस जण आहोत. मग काय त्याला खर्च येईल साधारण माणस वगैरे कसं काय?
त्यात जर आमच्या तर्फे तुम्ही घेतला तर जेवण खाणं राहण्या सकट तुम्हाला पंधरा हजार रुपये खर्च आहे.
बरं बरं हा!
त्यामध्ये तुम्हाला एक वेळ चहा दोन वेळ जेवण एक वेळ नाष्टा. राहण्याची सोय राहण्याची तुम्हाला डॉमेटरी रूम मिळतील.
बरं हा!
हम्म आणि प्रवास खर्च प्रवास खर्चमध्ये गाडीचं तुमचं टोल पार्किंग टॅक्स वगैरे सगळं त्यात येणार.
होय काय बर बर हा.
आणि प्रवास राहील तेरा दिवस.
तेरा दिवसाचा असतोय काय?
हम् हम्!
बरं बर बर बर आणि जर, हा! आणि जर समजा आमच्यापैकी कोणी तुम्हाला सजेस्ट केलं की तिथल्या ती थे एखाद जवळपास एखाद नवीन ठिकाण आहे पण ते आपल्या ह्याच्यात नाहीये म्हणजे आपल्या टूरच्या ह्याच्यामध्ये नाहीये तर तुम्ही तसं घेऊ शकता का ते?
घेणार ते जर किलोमीटर जास्त असेल तर तुमचं तेवढं किलोमीटरच तुम्हाला
हो का बर बर बर बर! हा हा, आणि मग प्रत्येक ठिकाणी आपल्याला म्हणजे महा प्रसादाची व्यवस्था असेलच की आपल्याला दुसरीकडे काही म्हणजे
प्रत्येक देवस्थानला महाप्रसादची व्यवस्था हाय मोठ्या मोठ्या पण आपण त्या टायमिंग मध्ये तिथ गेल तर आपल्याला मिळणार.
बरं!
मग आता आम्ही सांगल त्या तुम्ही जर टायमिंग फॉलो केला तर तुम्हाला त्या टायमिंग मध्ये तिथं नेणार. तुम्ही मी सांगितलो या अर्धा तासातून तुम्ही दोन तासांन आला तर मग जेवणाच टायमिंग पुढे जातंय.
बरं बरं हा!
आणि मग बाकी ते सोडून आणि दुसरं म्हणजे जर आम्हाला जर समजा माहिती पाहिजे असली तर तुम्ही कसं म्हणजे असं कॉल वरतीच सांगताय की तुम्ही पर्सनल मीटिंग घेऊन वगैरे सांगताय का?
आता एकदा जर तुमचा ग्रुप असला आणि तुमचा ग्रुप पला जायचं हाय फिक्स आहे तर आमला डायरेक्ट बोलला आम्ही डायरेक्ट तुम्ही कुठ बोलवताय तिथं येणार सगळ्या ग्रुपला एकत्रित तुम्हाला माहित ती देणार तुमच काय शंका असली तरी आम्ही निरसन करणार.
बरं बर बर बर मग आता सध्या तुम्ही आता कुठ बाहेर टूरवरच आहात का कसं?
होय आता आषाढी वारी चालूय ना पालखी दर्शन आलोय मी आज.
अरे वा वा वा मग दर्शन वगैरे झालं की नाही तुमचं?
अ तुकाराम महाराजचं दर्शन झालंय, ज्ञानेश्वर महाराज माझं काय झालं नाही पार्टीचं तेवढं झालंय.
बरं बरं बरं! मग तुम्हाला म्हणजे तुमच्यासाठी अशी म्हणजे परवणी असल्यासारखंच असेल ना प्रत्येक वेळेला तुम्ही जाता. तुम्हाला दर्शन मिळतय हा म प्रत्ये प्रत्येक ठिकाणी मग तुम्ही प्रत्येक वेला ज्या ज्या वेळेला तुम्ही जाल त्या वळेला प्रत्येक ठिकाणच दर्शन घेता का?
नाही नाही कारण आम्ही निघतोय रात्रीच. म रात्री प्रवास केल्यामुळ सकाळी झोप महत्वाची आहे ना.
नाही नाही अगदी बरोबर आहे.
हम्म मग आता फ्रेश असलो तर जातो दर्शनला जर वाट वाटला विश्रांती घेवुया तर विश्रांती घेतो.
बरं बरं बरं. आणि मग तुमचं म्हणजे जेवण खाण आमच्याकडच असत हे तर बेसिक माहितीच आहे.
हम्म.
पण इनकेस जर आता समजा अस तुम्ही मध्ये तुम्हाला वारीचं वगैरे हे भेटलंय तर मग असं आपण करू शकतो का एखाद्या वेळेस आपल्याला प्रसाद घ्यायला वगैरे भेटला आपल्या रूटमध्ये तर आपण प्रसाद वगैरे घ्यायचा असं करू शकतो का काही?
हो हो.
म्हणजे तसं अलाऊड होतं ना आपल्याला?
होय होय काय अडचन नाही प्रसाद असला तर प्रसाद घ्यायचं.
बर बर.. आणि मग तुमचं काही म्हणजे कन्सेशन वगैरे असं असतं का की बाबा आम्ही जर समजा तुम्हाला एक, तीन, चार ट्रिप्स आणून दिल्या आमच्या वैयक्तिक सोडून
शंभर टक्के देणार.
म्हणजे तुमच्या ऑफर्स म्हणजे समजा जर आता आमची ट्रीप गेली. आम्हाला तुम अनुभव चांगला वाटला आणि आम्ही जर आणखी पाच, सहा जन ट्रीपस तुम्हाला आणुन दिल्या त्यानंतरची आमची ट्रीप मध्ये आम्हाला काही तुम्ही कन्सेशन वगैरे देऊ शकता का?
देणार, देणार आम्ही प्रत्येक ट्रीपमध्ये आमचं तुम्ही ट्रीप द्या नाही द्या प्रत्येक ट्रिप आता तुम्ही ट्रिप जर सांगितला तर आम आमच्याकडनं तुम्हाला एक शिट्टी आहे. टोपी आहे परत तुम्हाला टी शर्ट
बरं.
आणि आय कार्ड असते आपलं.
आय कार्ड असतं का? बरं बरं बर ठीक आहे, ठीक आहे काय कार्ड असत का? आणि मग तुमच्या असं काही अ आपली बीशी वगैरे अशी काही आहे का आपल्या ट्रॅव्हल्सची म्हणजे त्याच्यातून आपण पण नवीन, नवीन ट्रिपह स्पॉन्सर वगैरे किंवा बाकी काही नवीन आयडिया करता येतील अशी बरं. मग तुम्ही आता प्रत्येक वेळेला तुम्हाला अ म्हणजे आता ट्रॅव्हल करताना तुम्हाला वारी किंवा वारकरी वगैरे सगळे दिसत असत. असतील ना समोर?
हो हो.
मग तुम्हाला म्हणजे काय अनुभव आला आतापर्यंत या गोष्टींचा तुम्ही प्रत्येक गोष्ट म्हणजे देवस्थान फिरता तुम्हाला प्रत्येक वेळेला वाट अगदी पावला, पावलावर वारकरी भेटतात. तुम्हाला काय अनुभव आलाय का गोष्टीचा म्हणजे? एखादा चांगला अनुभव किंवा म्हणजे हा हा.
काय मिळाल की नाही? काय करनार? घरी आलेलो.
ह
हॅलो. हॅलो.
हो हॅलो बोला ना.
तुम्ही बोला की
हा. म्हणजे एखाद्या वेळेस तुम्हाला असंही वाटत असेल ना, की साक्षात बाबा आपल्याला चालता चालता विठ्ठल वगैरे भेटला, अशा टाईप मध्ये तुम्हाला अनुभूती आली असेलच ना
भरपूर वेळा भरपूर वेळा आलीया.
तुम्ही प्रत्यक्ष पंढरपूरला मग साधारण कमीत कमी किती वेळेला गेलाय?
काय त्याला हिशोब नाई ओ?
हा आता तुमचं म्हणजे काम तेच आहे, त्याच्यामुळे हा प्रश्नही कदाचित थोडासा वेअड असू शकतो.
पण अ एक म्हणजे अ अनुभव म्हणून विचारते. कि आतापर्यंत तुम्ही एवढं म्हणजे महाराष्ट्रभर फिरला असाल, भारतभर फिरला असाल. तुमचं सगळ्यात आवडत ठिकाण कुठलं? म्हणजे तुम्ही बघितलेलं म्हणजे आम्हाला पण ते सजेस्ट करा, जेणेकरून आम्ही पण तिथं ट्रिप काढू शकू.
अ देवस्थान काय असं पर्यटन स्थळ?
म्हणजे दोन्ही ही सांगा तुम्ही
देवस्थान म्हटला, तर मला सगळ्यात आवडतं ठिकाण म्हणजे श्रीशैल. आंध्र प्रदेश, श्रीशेलम आणि पर्यटनासाठी म्हंटला तर कोकण, आपलं महाराष्ट्रामधलं कोकण
अरे वा वा वा वा वा आणि त्यातल्या त्यात कोकणात म्हणलात तर
त्यातल्या त्यात कोकणात म्हटला, तर मग इकड सिंधुदुर्ग जिल्हा
बर बरं बरं पण मला एक गोष्ट सांगा, आता आपण कोकणात गेलो कोकण म्हणलं की, आता समुद्र हे आलंच बरोबर पण आता प्लस म्हणजे आता मी पण ब्राह्मणच हाय. आपल्यासारखे काही व्हेजिटेरियन लोक असतात. मग त तिथ अ तुमचे ऑलरेडी प्युअर व्हेज हॉटेल्सशी कॉन्टॅक्ट असतात? क कसं म्हणजे, आपल्या खाण्याची आभाळ वगैरे होत नाही ना.
नाही नाही नाही नाही, प्रत्येक हॉटेलमध्ये शाकाहारी हे मिळतयच तिथं.
अच्छा.
फक्त प्युअर व्हेज अस मिळणार नाही. तुम्हाला शाकाहारी पण हॉटेल पण आ शा कारी पण असणार, मावसारी पण असणार त्या हॉटेलमध्ये.
म्हणजे आतापर्यंत कुठल्या क्लायंट कुठल्या क्लायंटने तुम्हाला अशी रिक्वायरमेंट केलेली नाही का? आम्हाला बाबा
नाही नाई नाही नाई नाही
हा म्हणजे आता कोकण आहे, त्याच्यामुळं दोन्ही अ मिक्सच असणार नाही का?
नाही नाही त्यांना पहिलाच सांगितलोय, मी की तिकडं त्याचं मेन खाद्यच अ मासा हाय. म आता काय करणार? त्यामुळे तेणि अ शाकाहारी आम्ही काय भात, वरण आणि फनसाची भाजी त्यात चपाती
हा.
खायचं लाईटली अन् सोडायचं, काय एक वस्ती असते तिथे काय जास्त नसते.
हा हा हा तेही बरोबरच हाय म्हणा.
आणि कस हाय जास्तीत जास्त आ शाकाहारी पण लोक तिथं जास्त करून अंडी पण खात्यात तेवढं काय नाही.
बरं बरं ठीक आहे मग पाव पावसाळ्याची वगैरे अशी म्हणजे अ रिस्क वगैरे काही नसते ना आपण कोकणात गेलो तर वगैरे असं
असत की समुद्रात जायचं नाही समुद्रात मोठ्या मोठ्या लाटा येत्यात
हो ह ठीक आहे आणि अ आपण एक काम करूयात मग आता एकदा भेटूयात आणि आपली ट्रीप मग हे करूया मॅनेज करूया आणि तुम्ही एवढी म्हणजे एवढा वेळ काढून मला एवढी मौल्यवान माहिती दिली तुमचा अनुभव सांगितला त्याबद्दल खरंच थँक्यू.
थँक्यू मॅडम राधा मॅडम थँक्यू
थँक्यू सो मच सतीश दादा ठ्यू
याव धमलाजच्या